हॅलो हॅलो.
हा.
हॅलो. हॅलो हा बोला.
हा ते आमचाही कॉल होता म्हणून फोन केला परत
तुम्ही तर बोललात तुमचं सगळं टास्क झाले म्हणून
आमसकुड ट आसाहाताून
बय बर.
शिक्षण काय झालंय तुमचं?
आमचा बीर.
ब कधी क कधी ग्रॅजुएशन झाला.
झालंय दोन हजार चोवीस ला
दोनाच चूस म्हणजे रिसेंटलीच. अचछा चू दोनर झाले बरोबर. आता पुढे शिक्षण वगैरे काय
हो.
काय करता पुढं.
त्यां
तमे
नाही मिस. बिझनेस करते बोल र ना तुला मग
नाही बोलला ब. बरोबर आहे पण साईड बाय साईड शिक्षण प मग त ते कम्प्लीट करा ना त्याला काय
हा क हम्म तू काय तुम्ही काय करता? जॉबला आहे शिक्षण नाही झाता
शिक्षण नाही शिक्षण आता आमचं बी ए कमप्लीट झाले आता
हा
मताम झाा जॉबर एसी कॉलेजची जगनजी
अच्छा कुठे राहते तुडे
आम्ही इकडे माणगावला र होते
मान काव
हम
हा हा माहिती आहे मला एससी कॉलेज ते माहिती ते त्याच्या बाजूला कन्या कॉलेज ही माहिती त्याच्यामध्ये बापूजी असो शाळेत नली माहिती
म्हणजे तुम्ही इकडे येऊन गेलाय काय
मी तिकडच होतो
इकडे कुठे
ह होत तिथेच त्याच एससी कॉलेजच्या एरियामध्येध्येच होतो राहियला गोणे मार
भोवने माळ म्हणत होता होय म जवळ च हाय की हित मग मग शिक्षक न हिकडं झालं नहीं
तिकडच झालंय कन्या कॉलेज ला
कन्या कॉलेजला झालंय होय छान छान छान मता कधी तिकड दोन हजार चोवीस ला गेला काय तिकड म्हणजे प्रॉपर तुम्ही तिकडचेच आहे सातारा बर बर ठीक आहे बाकी जेवन वगैेरे झालं का नाय हो आमचं पण झालं की आता चालेल चालेल बाकी काय घर वगैरे ओके चालू आहे अजून कॉल